बोल ना
का करतीय
कळनी हासूर
काहून
ह शिवरा मग
होव का
म मग
तेई ते आला काय
नाही ग
आहे आणि आज आल त मला
नाही नाही नि हग या
हो का
हा
तू चालय का मग बाजारला
नाही का
हो
नाही नाही मी नाही त
काल ग
म म ना त वल्ड लाग्या
जनम
आह
ह
का का मायापोरीची माझ्या घेते का तू
य तोतला बोल र काय का तोतला बोलवले काय मग मी
मग
तोतलं बोल ना नाही का मी
नाही ना तू म स्पष्ट बोलू राहील मी हा.
चाललं मग
काय नाही स्वंयपाक झाला बसलो.
हा का झाला का स्वयंपाक?
हा झाला?
यावन
अ जेवण नाही झालं अजून.
झाले.
नाही.
कधी करते मग.
करू घरी असलं आपलंच राज्यय‌
हा, हा का!
हा.
ह कामाल कामा कायच आवाज उराल
अग फोन येऊन राहिला मला घरून.
कोण आचा आहे.
पला नाना तर त्यांच्या.
मग उस् त्यात काय का तुम जाई पण येऊ.
तवा कट होईल कवा कट होईल.
तुमचा कट होईल तुमचा
मग परत गेला जाणार नाही का?
जातो ना.
मग करु का.
पण मग ना एवढेच आहे कंद पाडणार ना मग तुम्हाला?
हा ते पण आहे म्हना.
हा.
बरं जाऊ बोल मी नं नंतरुन बोलल.
हो काय म्हणता अस म्हणता मा
काय माहिती काय म्हणती काय मी छोटी पाठवून पाहते तिकडे काय म्हणती म्हणून सनी
होव
बाजारला नाही जायचं मम्मीला.
जायचंय ना मम्मी बाजारला.
स्वयंपाक पाणी घरात आवरलं का?
घरातलं काय झाडू फरशी आहे चालू आहे मम्मीच. जरास मग अंग दुखतय ग मग धूप पडेल.
हो का.
हा हा.
परत फोन आला बाइ त्याच्यावाला.
मग आता कस करता.
थांब पाच मिनिट ठेवू नको तू.
पण कट होऊन जातो न त्यो‌.
कट होतो.
हा.
अरे देवा किती मिनिट झाले ग जिया ददी. आं
उचलुन पहा.
बरं पाहते मी उचलून.
हां.
हॅलो!
‌हा
बोल आता
नाही झाला का कट
नाही नाही बोल आता
ह बोल ना
काल फोन कररा कायली ती
मग उचलला नाही तुम्ही हॅलो